हा बोला की,
हूं बोला
मला तुम्ही चिकनची रेसिपी सांगणार होता ना बिर्याणीची
हो
अ मंग सांग ना
एक किलो चिकन घ्यायचं
हा
ते असं स्वच्छ धुवन तेन घ्यायच आपल्या खड्यामध्ये जे असतात ते सग घ्यायचं
खडे मसालेमध्ये काय काय
लवंग दालचिंग ते तमालपत्री हे सगळं ते सगळं घ्यायचं आणि आपल्या दु दुकानात भेटतोय तो मसाला बिर्याणी मसाला.
हा ठीक आहे
आणि चिकन ते अस मोठ मोठ पीस करून ठे आणायचं ते धुऊन स्वच्छ त्याला दही आपलं हळद च लाल तिखट ते सगळं लावून त्याला मॅरिनेशन करून फ्रीज ला ठेवायच तांदूळ थोडा वेळ आपण बनवाय म्ह एक दहा पंधरा मिनिट अगोदर मायनस भिजत घालायचा तांदूळ
तांदूळ कोणता वापरायचा का कोणताही वापरलं तर
कोणताही आपल्याला एकदम आवडेल तो. जास्त करून लांब म्हणजे बासमती असते तेच चांगलं असत ना
ठीक आहे
हम म तांदूळ ह गरम पाणी ठेवायचं त्यात ते थोडस तेल घालायचं आपला खडा मसाला असतोय तो त्यात घालायचा
हम्म
आणि मीठ लिंबू लिंबू एखाद दोन म्हण चिरून..... लिंबू टाकायचं पाण्याला उकळी आली म्हणजे आपण तांदूळ त्यात टाकायचा जे तांदूळ शीजत म्हणजे नव्वद टक्के शिजवायचं ते काढायचं परत हे आपण मॅरी मॅरीनेशनला ठेवलेलं असतय
हा
मॅरिनेशन ला ठेवलेलं लागतय चिक.... पण ते काढून,...... आपण कांदा एक एक किलो ला अर्धा किलो कांदा असे लांबडा चिरून घ्यायचा आपण
हा
तो तळून घ्यायचा खरपूस अस काळ रंग येऊपर्यंत अस त्याला ब्राऊन मध्ये....
हा अजून?
तो करून घ्यायचा परत टोमॅटो मिरची ते घालून आपण आता चिकन सुकं कसं बनवतोय तसं ते सगळं मसाल घालून ते ब सुक बनवायच. म्हणजे ते आपल्याला लेअर..... द्यायला म्हणजे दम बी बिर्याणीला लेअर दे्यायला बर पडतय ते कलर आपण... तांदूळतेन....
आणि आता समज आपल्याला हे दम बिर्याणी बनवायचे तर आपण युटेनसिल्स कुठले वापरू शकतो पातीलं का कुकरमध्येच करायची....
आपल्याला म्हणजे आता आपण किती लोकांची बनवणार आहेत.....
जर आम्हाला चार लोकांची बनवायची असेल तर कशात बनवू शकते.......
ते पातेल्यामध्ये ते आपण बनवू शकतोय परत कुकरमध्ये बनवू शकतोय कुकरमध्ये पण एवढं काही जास्त होणार नाही एक अर्धा किलो पर्यंत होईल कुकरमध्ये
हम्म
पाच लिटरच्या कुकरमध्ये तेवढं होईल.... त्याला मध्ये आपल्याला जेव जित... म्हणजे असं बनवा जास्त लोकांची बनवता येते नाय.
हा हा अजून...
म अ म्हणजे तांदूळा पण नाईंटी पर्सेंट भिजवायचे.... आणि गर्निष... असतय कणी तेनी गाळून काढायचं त्याला पूर्ण सगळं पाणी मग चिकन तेन शिजल्यानंतर एक चिकनच असं लेयर ह ताण म्हणजे शिजवलेला भात आहे त्या त्याच्यावर कोथंबिर ते आपण ब्राऊन असं भाजलेला कांदा असतो की तो तेन घालायचं आणि असं दोन तीन हा त.... तळून घेतलेला कांदा म दोन तीन असं लेयर तेन द्यायचं ते. नाल्याकड.. उपास तु जर तू
हूं तूप असेल तर हॅलो
तु तेना पण
हॅलो हा तूप असेल तर त अअ रेंज जात होती थोडी मधी
हा हा तूप असेल तर आपण त्याचे लेयर पण देऊ शक म्हणजे असं तूप वरण असं लेयर दिल्यानंतर वरण आपण तूप पण घालू शकते ना त्यावर हा टेस्ट तेन फूड कलर असत्यात आपल्याला जर घरात आपल्याला आवडत असेल तर फूड कलर पण घालू शकतोय.
हं फुड कलर मध्ये असं काही नाहीये की, एक्झॅक्ट हाच कलर पाहिजे तो कुठलाही घालू शकतो.
नुसार आप कुठलापण
अच्छा अजून काय करू शकतोय त्यात
अजून काय आपण त्यासोबत ख खाण्यासाठी रायता बनवू शकतो. काकडी टोमॅटो काकडी कट करायची एकदम लहान पिसेस टोमॅटो, कोथमीर
हूं हूं
तेन सगळं असं कट करून टाक किंवा त दही घालून बनवू शकतोय रायता हम्
अजून कायतरी सांग
अजून काय? तरी सांग कारण की तुला ब्लॉक पर अजून आताशी पाचच मिनट झाल्यात अजून तुला पाच मिन बोलायला लागणार मग तुझं टास्क कंप्लीट होणार
आणि मस आता
लांबून सांग थोड
हां आता मसाली वांगी बनवायची बाजारातून एकदम अशी छोटी छोटी वांगे असतात ना काटेची आपल्याला कुणाला अस काळे वांगी असतात ते आवडतात. कोणाला असं काटे वांग हे अस ती असं दोन तीन प्रकार आहेत त्या वांग्याचे. मग एकदम लहान लहान वांग घे आणयचं वांगी स्वच्छ धुऊन कट करायचं. म्हणजें अस एकात दोन दोन भाग केला म्हणजे असं चारही होतात तेझ
भरली वांगे का
भरली वांगे
हां
भदले वांगी बनवायच म आपण आलल लसून. पेस्ट
हां
हम् त्यानंतर शेंगदाण्याचं बारीक कूट
ते काय करायचं मिक्स एकत्र मिक्स करायचं का सेपरेट सेपरेट भरायचं हॅलो. हॅलो
नारळात क्लब हॅलो हॅलो
हां बोल ना
हा आवाज येत नाही का
मधी मधी तुझा आवाज जातोय म्हणून म्हटलं
हे आलाय मला एक दोन मिनिट
हॅलो हॅलो हॅलो
हॅलो हॅलो
हा आता जर कॉल डिस्कनेक्ट केलीस तर हा टास् म्हणजे हा कॉल वाया जाणार तुझा
हा हा हे पल्लू पप्पांस्नी फोन लाव हॅलो
दहा मिनट झाले कि हा हा बोल बोल आहे.
हा बोला
दहा मिनटं झाल्याशिवाय कट करू नको
हा हा
हा अजून काय सांगत होतीस भरलं वांग्या
हा हा शेंगदान्याच कुट हा वाळलेलं खोबरं असतय ते मिक्सरला आपण बारक करून ते त्यामध्ये हळद चट मी मीठ आपल्याला जे परत खडामस मनजे असं मसालेदार स घर गरम मसाला
हां
ते ते नापून हालून त्यात थोडं तेल घालायचं ते गोळा झाल्यानंतर आपण ते वांगी जे चिरलेल्याल असत्यात ना त्यात ते भरू शकतोय आपण
आणि त्याला काय फ्राय करायचंय का वाफ काढायची
आपल्याला आता ज्यांना फ्राय करून खायचं असतय त्यांनी पा पातेल्यामध्ये पाणी घालून त्या कि वांगी त्यामध्ये ठेवून असं वाप देऊ शकते आणि ज्यांना ते आवडत नाही त्यांनी तेल घालायच कांदा टोमॅटो घालायच ते भाजून घ्यायच हळद हळद हळद ते हळद तेवढी घातली तर चालते कारण आपण मसाल्यामध्ये सगळं आपल्याला जे जे लागत ते घातलेलंच असते त्यामुळे फक फक्त हळद तेन घातले तर तरी पण चाल
ठीक आहे चालेल चालेल
हा ते भ अदन घेऊन आपण थोडं पाणी गरम पाणी त्यात घातलं म्हणजे हा चालतंय चालतय
हा आणि जस तू म्हणलीस छोटे आप पण तसं भ मोठ्या वांग्याच पण कू करू शकतोय ना
हो हो करू शकतोय ना ते पण
मोठी वांगी जर असतील तर मोठ्या वांग्यांच पण आपण भरलेलं वांग करू शकतोय ना
हो भरलेला वांग पण करु शक करू शकतो हॅलो
भरलेले का?
नाही वांग्याशी गोल गोल हॅलो
ह हा वांग्याची गोलगोल काय
हा वांगे असं गोल गोल... हॅलो
हा
हॅल हॅलो हॅलो हॅलो हा आवाज येत नाही काय?
येतो य ते बोल ना तू ऐक ते मी बोल
वांग्याच अस जी मोठी वांग्या अस गोल गोल कट अस काप करून ते सुद्धा आपण भाजू शकतो त्याला सुद्धा मसाला लावून आपण भाजू शकतो हॅलो
हा कळालं कळालं.
ठीक आहे ठीक आहे
कळाले तुझी रेसिपी मला......
हा
थँक यू
हा वेलकम..
कॉल डिस्कनेक्ट कर आणि ते प्रश्नांचे उत्तर दे.
बर बर
झालं म चालू आहे एकावर म्हणजे ती डिस्कनेक्ट करायची..